हा.
चहा पाणी नाही करतो आता बजारावरून राहिली. पहिले हो.
ते कोरडी आहे की काय आहे काय ळणार आहे काय. बाई बाई दनापूच्या बाईचे जोडू यानाच माले झाले पंधरा कॉल झाले. तेरा झाले फक्त.
हो काय.
हो बाकी तर सगळे फोन केला तर ते झाले झालेच पूर राहिले.
ह हे अश्विनी आहे ना वा आपल्या सचिनची त्याच्यात तिला तरण लावण. नाहीत काय.
कती. हो तिचा नंबर तर माझ तिचा म्हणजे र सचिन जी हिच्यावरूनच आहे.
स्पेशल फोन आहे तिच्याजवळ.
हा काय. नंबर घ्याला की तिचा तुमच्या जवळ आहे का त नंबर.
ट नाही येत ना या कॉल चालू असल्यावर.
नंतर पाठवता मग व्हॉट्सअप व नंतर पाठवून. सांगा.
काही नाही बा बजारावरून राहिली आता.
हो काय कांचन गेली काय?
कांचन हो गेली ते रजिस्ट्रेशन करायचं होतं तिला टीसी काड. ह शनिवार पासून जायलाय आता येऊन. राहिली आज हा. तिला टीशीी काढायची होती रजिस्ट्रेशन करायचं होत. मग म्हून गेली ते. केलं काल टीशीी काढली आज रजिस्ट्रेशन केलं. आता येऊन राहिली घरी.
गट झाला तुम.
ट झा तुम हो झाला ना.
ते याला गेल्या होत्या तर का
कारल्याले हो कारल्याले चार गोट झाले
झाला मग गठ आहे ना
हम्म
हॅलो. एक झाला की दोन झाले.
चार झाले कारल्यात.
उमा चार गट झाले काय.
मंग काय तर
हा.
हम्म एक दोन तर मागणीचेच झाले.
हम्म
दोन मागणीचे झाले एक झिंगा बोहिणीचा झाला एक आपला झाला आणि एक धनगर समाजाचा झाला हम्म चार झाले
हा का पुूरा दिवस गेला असेल मग तुमचा हा
हो
आता झाले का मग किती गड्डे्याला काते तुमला तयार करू.
मा तुलाही द्या लागतात माय पण बाई आले तयार नाहीत ना
नाही
म सांग बाई या मंगलाला फोन लावले राहिली मी मंगलाही फोनचं उत्तर नाही भेटु राहिल मला तो पोरगा फोन उचलत ती म्हणती मी घरीच नाही बाहेरच
नाही
नाही ते
रिचार्ज नाही फोन मध्ये फोन नाही लागू
फोन लागू का फोन लागू राहिला त्याले
हा का मग तो नशीन उचलत काय म्हणत होत्या तुम्ही
ना ही क हो घटन दि दिला
हा
घट त संदोय
ते हऱलान मग गटा हम्म
त्याच्यासाठी तिला फोन लावु राहिली ना मी
हा हा
हा मला ते आत उज्ज्वला बहीण ते आपल्या टाईम द संध्या बळीन लगे सुनताबाई झाल्या चार अन इकडे हे इकडची संध्या ह काही आपल्या चे स हात मनोरमाईच्या सुना हात दोन
हा -हा
म्हटलं अशा बाया दजणी होतात हे आपली हे तर नाही हे हर्षात नाही य
हा
काही येऊनच नाही राहिली ती मंगला
मग मी सांगीन तेयले उद्या
सांग जा बरं
हा इकडे बलावं लागत का तेले मग सांगित ना मी उद्याईल हम
हा उद्या आता मण लग्ना जा लागते पवनच लग्न आहे तर ह ब समजा तुम का प हो हो हो
की त्या बाईन बोलावलं म्हणून का की नाही
हा
काय बजार कोून न आणला क दादा ना
दादा ना दादा गेलते नयन कुठे घरी ये नयन शाळेत जायलाय
हा
हा
नाही शाळेत जालं
हो त्याले का बजार समस्ती काय वही व
नाही नाही लेकर जाता म्हणून म्हटलं पाहि
जाते तोच घरी असला की त्याच्या पप्पा संघ बाजारात पाठवत असतो त्याले किं बा त्याचे पप्पा नसले कि त्याला आला पाहिजे म्हणून हम्म पण आता घरीच नाही त होत
हॅलो अरे ते बेडशीट बेडशीिट वाला आला ना
हा हा
ते अल का ते व घेऊर आल्या जोडी पाचशे रुपये बणते त भाऊ हा ना पण मग पाचशे रुप
मग काय तर दोनशे पुरते
हाकिन मध्ये बेसी इड जा आहे ना ते बर टाक्याचं फक्त गदीवरर
हम
मग ते पाचशे रुपये जोडी आहे का ते
नाही
दोनशो रुपये पर पडते ती हम हा सांगा मग
काही नाही भाई तू सां
काय आता निंदे गिंदल गेलत की नाही
नाही हो बाई आता जाणंच नाही झालं मला काही गेली नाही मी आता जाईन मी शुक्रवारपासून
हा काय
हम्म काही मिीटिंग नाही काही नाही काही नाही आ
आ म बिचार भे आलती हो त्या दिवशी हो बिचारा खरं एक एकच आ नाही नाही मग ते नाही टाकले माझ जवडंचात आहे का पण मी काही खर्च नाही के जसे कोणाला माहिती नाही जसे तसेच पण टाकणच निघाल म गेलीच नाही
बरं बरं
हा जसे तसेचातते मला जवळ
हा
आपण मला मीटिंग घ्यायला क मला ते गटात तो एकदा हिशोबही करू आपण पूर्ण केले
हिशोब क्लिअर कराव लागते तुमचा आता मला हिशोब
गिजाचं सगळ एखट्टा क्लिअर करू पाहितीे लय बाय डोकचं बिन बिन झालं
लय चिनबिन करतात अोद अगोदर हिशोब करा लागते ते मग बायलेस बोलावं लागते सांगाव लागते माहीत हिशोब करून
आता तुम्ही उद्या तर लग्ना चालल्या
हो
परत दिवशी
परवाच्या दिवशी तच लग्न आहे हो परवाच्या दिवशी घरी येतो मी पण तिकून याले मला किती टाइम होते किती किक नाही
लग्न म्हणजे जवळच आहे का
जवळचं या पोहण्याचं नाव वैशीच्या त्याच्या
हा हा सोळा तारखेच म ते लग्न घ सकाळ तर पधरा तारखे आहे ना हम्म
हळदीला नाही गेलो तर म सासू कल्लाणी करीन काम आले
हो हो
मग सांग बाई.
कोण?
पैसे नव्हते म्हण त तुमच्या जवळ तर मला मांगा लागत होते. अशक वाटिकेवर आहेय लग्न ते हो.
बरं ते तरी बरं गावला दुर आहे नाही तर मग ते
काय मझरी
नाही व त्या पुरीच घा तिकड. कोणतं बोदळ आहे ना ते ह म्हण म्हटलं ते लय दुर आहे.
हम्.
तेव अरखी दानापूरची बाई होती मण माग इथ प तेरा तरी झाले हो मायबाई
हो का?
ते हिंगोली मॅडम संग काम करत जाई ते बाई.
म गोली मॅडम सोबत काम कोण कर दनापूरची. हो काता इंगोली मॅडम सोबत सगळ्या काम करत. आय सी आर पी असश कोणची ह आय सी आर पी असश कोणची?
हा इंगोली मॅडम संग काम करत जाऊ म्हणे व मी
हो काय?
पण मी गावातलेच ऑडिट काढतो म्हणे असं बाहेर नाही जात म्हणे.
हा हा हा मग ते खोडे असशील खोडे.
थोडे फोडे मग मी मला तळणास ये राल दयच हा ते बोलले मी इथले कल म्हण त्याच्याच्याना झाले मला
हा हा.
आ. आ तेलस केला होता पण ते म्हण मा तीस कं्प्लीट झाले म्हणत लावून पाय म्हणत बाई तू मग लावला मिळत ते लागेच नाही. ते मग तीच झाल्यावर लागते म्म्या लावून पाहायला.
हम्म.
तो काही लागला नाही.
हम्म लागते ना शीत झाल्यावरही लागते आता मले ला. आता मग लागू राहिला कि नाही पाच कॉलवर अटकेला आहे म पूर्ण दाखू राहिले. तरी लागते लागते कॉल हम्.
मला सहाशे रुपये आले म्हणा. हो भाई सांगत भाई तेव्हा आले म्हण सहाशे रुपये.
त ना आले असतील ना.
आता काही बाय तर ते य शीतर राहतय आपल्याच विचार समजा ग्रुपवररच आहे. तर ते तर म्हणे हे काही पैसे किसे काही येत नाहीत म्हणे याचे.
हो काय नाही येत तर नाही येत म्हणा आले तर ठीक नाही आले तर ठीक. करून पाहिले काय हरकत आहे.
हा काही पैसे येत नाही म्हण म का र कामा टाईम लावला गमाण म्हण तुम्ही?
हा.
नाहीटलं प आम्ही करून पो आलं बाई आले तर आले.
हम्म.
मग वारखेडची आहे ते मसाल्याचा मा मसाल्याचा धंदा आहे तिचा
मग हो का वारखेळची
हा मसाले तयार करते ते घरी
तिचं नाही ओळख मग मला
नाही का? म ते दोन तीन वेळा करून पाहिला तर तेनं मला असशंच हे सांगटलं मटलं तर ते काही केल नाही. टाईम नाहीे म्हण मले
हम्म
झाले का दहा मिनीिट का बर हा ठेवा